आवाज येतोय नमस्कार ताई माझा आवाज येतोय ना.
हो येतोय ना..
हा हा आज मला वाट.. ता आपण ह्या विषयावर बोला की.. विविध प्रकारचे धान्य आणि त्याच आपल्या जीवनातील महत्व.. जेवणतील महव मुख्य म्हणजे का नाही हा. चालेल ना.
हो चालेल ना बोला ना आता ऐकायला नक्कीच आवडेल. म्हणजे आपल्याला वेगवेगळी माहिती होती त्याच्यामुळं नक्कीच विषय चांगलाच आहे.
हो हो तर धान्याच तर पूर्वीपासूनच आपल्याकडे अनन साधारण.. महत्व धान्यामध्ये काय काय येत की आपलं गहू आहे बाजरी. ज्वारी नाचणी नागली तसच वेगगळ्या प्रकारच्या डाळी आहेत. हरभऱ्याची डाळ, मुगाची डाळ, मसुरीची डाळ ह अशा वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी पण आपल्या आहारात असतातच तर् तर ह्या धान्याचच आपण काय करतो की गहू बाजरी ज्वारी अ ह्या सर्वांचं आपण काय करतो पीठ करून आणि त्यानंतर मग आपण त्याच्या पोळ्या किंवा भाकरी वगैरे करून आणि ते भाजी बरोबर ते आवश्यक असत आपल्याकडे ह म्हणजे कसं दक्षिण भारतात तात जास्त करून भात वगैरे खातात ना तसं इकडे आप महाराष्ट्रात वगैरे नाही खातो भात वगैरे पोळी जास्त करून सगळ्यांना लागत हा भाजी बरोबर पोळीच पाहिजे आमटी बरोबर पोळीच पाहिजे भात पण असतो ह पण भातापेक्षा पोळीचं किंवा भाकरीचं प्रमाण जास्त आहे आपल्याकडे म्हणजे ते कसं असतं एक प्रकारे. जसं हवामान असताना त्याप्रमाणे निसर्गाने स्थिरचना करून ठेवलेली आहे. हा तर हा तिकडे दक्षिणेकडे. तांदळाच जास्त महत्व असेल त्यामुळे ते तिकडे जास्त येतं पीक म्हणून ते जास्त ते तांदळाचे. ळाचे पदार्थ खातात डोसा इडली वगैरे असं, हां आपल्याकडे कसं आ. वातावरण असं असतं ना जर असं थंडीच्या दिवसात खूपच थंडी वाजते उन्हाळ. खूप ऊन असतं. त जेवण करत असत म्हणजे तस येत पिकच येत त्या. पद्धतीने म्हणजे बघा ना आता उन्हाळ्याचा. पण ज्वारीची भाकरी वगैरे ते किती छान असते. म्हणजे ती थंड असते बघा त्याच्या वजन पण वाढत नाही. अ आणि काही फॅट्स पण वाढत नाही आणि ते. हा ते कस खूप चांगलं असत पचायला पण हलकं असत. आणि तुम्ही म्हणता तस नाचणी नागली त्याच्यामध्ये तर खूपच.
हा ते ते खू ते खूप नाचणी खूपच थंड असते नाच. चणी उत्तम असते उन्हाळ्यामध्ये नाचणे आणि ज्वारी खाण्यासाठी खूप उत्तम असते.
हो हो हो हो ते नागलीच तव पण करतात ना काही काही माहिती ना नागलीचं सत्व कसे बनवतात.
अ कसं बनवतात मी माज म्हणजे हे नाव पहिल्यांदाच ऐकले. आणि नेमकं इकड इकडे वेगळं म्हणत असतील म्हणजे कसं म्हनवतात मला सांगा म्हणज.
तुम्हाला सांगते नागली म्हणजे काय असतं नाचणी सारखंच असतं फक्त नाचणीचा रंग. काळा असतो त्याचे पापड पण काळे येतात हे नागली म्हणजे थोड लालसर असतो रंग पण असे दिसेल ते सारखेच तशी बारीक
हो हो हो म्हणजे सारखेचसं फक्त नाव वेगवेग
ना नाही रंग पण वेगळा असतो त्याचा ते काळी असते ना हे थो लालसर असते आणि त्याच पापड पण लालसर होत. चवीितत पण थोडफार फरक असतो. पण जवळ जव सारखंच असतं ते हो ह तर ते काय करत. नागली ना ती भिजवायची आणि उन्हात काय एक दिवस भिजून जाते इतर वे दोन दिवस भिजवा लागते मग भिजली का म त्याचे मोड आणायचे म्हणजे भिजवून आणि मो मोड आले ना त्याला का लगेच मग काढून घ्यायचे ते पाण्यातून चांगले धुून. आणि नंतर ते वाळवायचे ते. आणि थोडे भाजून घ्यायचे आणि भाजून घेऊन मग दळून आणायचे. ह बारीक दळून आणले का मग आपलं अ पाण्यामध्ये ते पीठ टाकायचं थोडस म्हणजे असं मोठा चमचा एक दीड चमचा टाकायच आणि त्याच्यामध्ये आपलं नेहमी प्रमाणे मीठ थोडी साखर अ जिरं, तेल थोडं टाकून असं ते बनवायचं असं काढ्यासारखं एक प्रकारे. हा तर ते खूप म्हणजे खूपच चांगलं असतं म्हणजे. हड वगैरे ठिसूळ झालेले असत म्हणजे कशियम युक्त असत ते. ह त्यांच्यासाठी अगदी उत्तम असतं.
हम्म हम म्हणजे आता महिलांच आरोग्य महिलां आरोग्यगा पाळी मासिक पाळीसाठी अ वेगवेगळे महिलांना प्रॉब्लेम येतात मासिक पाळी कधी काही काहींची पाळी बंद हो मासिक पाळी काही ना दोन महिने. तीन महिने पण येत नाही पण प्र्लेम मुली पण मला पण.
महिलांचे कस असत हड लवकर ठचळतात बर का महिलां कारण त्या स्वतः च्या तब्यती लक्ष देत नाही पर मुलां जन्म वगैरे अस सगळ्या गोष्टी अशा रत्नाआत्याचे लवकर हारटी चोळता आणि त्यामुळे ती झीज भरून अ काढण्यासाठी ना हे नागलीचं अवश्य आहारात समावेश करावा. जे सत्वता आपल्याला नेहमी शक्य नाही होत त्यामुळे मग कसं कि आमच्याकडे पापड बनून ठेवतात नागलीचे जेव्हा पण इच्छा झाली पट कोण भाजून घ्यायचा कोणी मग तळून घेतं मग अस कस सणसमारंभ असतांना त्या तळलेला मग पापड खूप आवतो सगळ्यांनाच म्हणजे चवीला पण खूप छान लागत. हो त्याच्यात सत्व पण असता.
हो हो हो हो नाही खूप छान म्हणजे द्वारी आणि बाजरीच कस बाजरी वगैरे थंडी मध्ये ज्वारी आपण उन्हाळ्यामध्ये खातो आ तस ज्वारी बाजरी गव्हाची चपाती चपाती आपुण कंटिन्यू बाराही महिने आ चालतेच. कुठली गव्हाची पोळी आपल्याला कन्टिन्यू चालते पण बाजरीची म्हणजे याच्यामध्ये थंडी जास्त चालू झाली हिवाळ्यामध्ये आणि पावसाळ्यामध्ये हा बाजरीच पीक पावसाळ्यामध्ये येतं पण खायला बाजरी ह्याच्यामध्ये पण छान राहती.
हिवाळ्यात जास्त चांगली असते बाजरी बर का, कारण कस ज्यांना मूळव्याध किंवा फिशरचा वगैरे त्रास असतो ना त्यांना उन्हाळ्यात अजिबात चालत कारण ती ना खूप ऊष्ण उष्ण असते बर का बाजरी तर ते उष्ण असल्यामुळे ना ते सहण होत नाही काहीना ती बाजरी म्हणजे खाली की लगेच त्रास होतो मुळव्याध किंवा फिशरचा त्याच्यामुळे मग हा हिवाळ्यात जास्त करून चांगली असते ती
हा पण बाजरी खाल्ल्याने हिमोग्लोबिन जास्त वाढतं ना गोड गोड पण असते ना ती त्याच्यामूळ हिमोग्लोबिन रक्तात हो रक्त प्रमाण वााढायला चांगली मदत करते ते जस गुळ शेंगदाणे आपण खातो तस ते बाजरीचं पीठ जरी आपण ते पहा पहिले आता बनवत नाही पण बाजरी इतकी गुणकारी आहे बाजरी ज्वारी आपण हे म्हणतो हे पेहले काय करायचे आपण आता डिलिव्हरी झालेल्या महिलांचे बाळतीन झाली तर पहिले काय करायचे पहिलं अस बाळ ति नव्हतं ड्रायफ्रूट वगैरे हे पहिले देत नव्हते पहिलं काय करायचे बाजरीचा
घाटा घाटा करायची घाटा आमच्याकडे घाटा म्हणतात बाजरीचा घाटा द्यायची.
हो ते घाटा घाटा म्हणतात आणि आमच्या इकडे पेच म्हणतात. आणि त्याची नाही का हो याची वव्याची आणि अ याची फोडणी द्यायची ववा आणि जिरे यांची फोडणी नि द्यायची त्यात गुळ घालायचा आणि ते पाणी उकळून वगैरे उकळून पितो तुपामध्ये भाजायचं थोडस नॉर्मल आणि ते उकळीमध्ये टाकायचं आणि हलवून घ्यायचं. पूर्ण अस घट्ट थोडस नाही का अस नॉर्मल पातळ अस करून ते महिलेला प्यायला द्यायचे त्याने तिला किती तरी दुध येत होतं चांगलं दूध येत होतं. आणि तिचा आरोग्य पण तिच्या म्हणजे ते तिच्या अंगावरून वगैरे जात होतं ते पण कंट्रोल मध्ये यायचं त्याने
हा बरोबर आहे बरोबर हा हो हो ताकद यायची आणि आणि ना गव्हामुळे गव्हात तर जरा जास्तच अजून हेे येतयं गव्हामुळे ताकद येते बरं म्हणजे सगळ्यां पेक्ष्या ना गव्हामुळे गहू खूप चांगला असतो पण तो गहू पण मध्ये एक क्वालिटीचा पाहिजे. असा मोठा दाणेदार असा जाड असा हा त्याच्यामुळे मग ते खाल्लं ना तर मग अ खूप वेळ ना भूक पण लागतं नाही बघा म्हणजे अस जड असतो जस आत्ता काय तो उपाशी आला ये तुम्ही बघा भात खाल्ला का लगेच थोड्या वेळात भूक लागते. कारण ते पचायला खूप हलकं असतं ना तांदूळ आणि गहू गव्हाची पोळी जर तुम्ही खाल्ली तर खूप वेळ काही भूक नाही लागत म्हणजे जड असतो तो पचायला जरा गहू पण त्याच्या ताकद जास्त येते गवानी
हो जड असते आणि पहिली लोक बघा लापशी बनवायचे घावाच्या घावापासून ते भरडून आणायचे हो आणि किती छान लागायची होती ती लापशी ती आता तर ते लापशीच नाही लापशी आणि याची अ का आपलं काय म्हणतात त्याला तुमच्याकडे काय म्हणतात त्याला आपलं मटदााळीचे नाही कापून हे ब ह काय म्हण त्याला अ काय नाव आहे बरू तुमची तिकडे नाही लाडू नाही मट मटकी मट मटकी ओली मटकी नाही का मोडाची मटकी हा तर त्याची हो उसळ, उसळ हा तो शब्द आमच्याकडे मटकीच म्हणतात ना मोडाची मटकी आणि त्याची उस बनवायचे म्हणजे त्याची ते अ तिखट भाजी बनवायची आणि ते हे भात राईस बनवायचे आणि आपप बनवायची किती पौष्टिक आणि किती जेवायची लोक किती आवडीने खायचे ते आणि ते घवाच खूप छान
वगैरे असत ना बरका मटकी आवश्य खावी आठवड्यात त अवश्य खाल्लीच पाहिजे म्हणजे मोड आलेली असते ना ते जास्त अजून चांग भरपूर मिळत आणि शिवाय त्याच्यात फायबर असतात त्याच्या काय होत की आप हे असत ना शरीर क्लीन होतं म्हणजे आतून पूर्ण स्वच्छ होत मल वगैरे सगळं निघून जातो त्या मटकी खाल्ल्यामुळे ह आणि ती कस वेगवेगळ्या प्रकारे बनवायची कधी मसाल्याची बनवायची कधी नुसत तिखट जिरे लसू घालून बनवायची अशी कोरडी कशी बनवली ना ती इतकी छान लागते चवीला ना हा म त्या अ मट की बनवायची ना मग त्याच्यात कधी कधी मुगाचे मूग मठ असे मिक्स करून हम तशी बनवायची दोन्ही प्र कधी नुसते मठाची बन मठाला म्हणजे सगळ्याला मोड आणून मात्र छान लागते बरं ते हा आणि मग हा आणि मग हे असतं अजूनपर्यंत
हा, हा
असत वाटाणे वाटाण्याचे दाणे काही हरभरे असं सर्व जर मिक्स करून जर केलं ना तर इतकं छान त्याच्यासारखं चविष्ट दुसरं काहीच
हो तुमच्याकडे खूप छान माहिती भेटली मला त्याबद्ल बदल धन्यवाद ताई!
हो हो मलाही तुमच्याशी बोलून खूप छान वाटले धन्यवाद! थ